हा काय करलाय आवाज येतोय काय -
हॅलो -
हां आवाज यायलाय काय म्हणलो.
यायलाय -यायलाय जेवण झालं का नाही तुमचं -
झालं
झालं- झालं
म्हणून म्हटलं आठवण आली फोन केला.
हो काही विषय नाही सोडा मी जागाच असतोय साडे अकरा पर्यंत -
हम्म नाही. चला आवाज आलाय का माझा -
हॅलो
आवाज यायलाय काय माझा -
हॅलो
हा आवाज येतोय काय -
हा यायलय यायलाय आत्ता बोला -
हा ते पहिला कसं काय होतं ते- नाही नाही ये- नेटवर्कचा इश्यू असला क नाही होतय तस जरा अस-
होय.
हां त्यामुळे कधी ऐकू येत कधी जर असं पॉज झाल्याघत होत कंटिन्यू ठेवायचं फक्त-
याला नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही आहे.
नाही ते काय झालंय काय माहीत त्यांचं! ते अपडेट येत सारखं त्यामुळ काय समजत नाही.
मला पण तनी कोण आहेत ते दादा त्यांनी मेसेज केला कालपासून लवकरात -लवकर कॉल कंप्लीट करून घ्यावं
हो
काय झालं
पावसाचं वातावरण आहे काय म्हटलं
नाही पाऊस काय झालं चार दिवस पडायच नाही तुमच्याकडे आहे काय
नाही नाही नाही परवा आमच्या इकडं पण तसंच झालं दोन चार दिवस पाऊस पडला आणि नंतर कनी जी गरमी चालू आहे. आज तर असं कामावर उभं राहायचं होईना एवढं गरमी चालूय बघा. आणि आज दुपारी असं वाटलं की, सकाळी सकाळी एवढं गरम व्हालतं दुपारी एकदम नॉर्मल. संध्याकाळी कायपण करून पाऊस पण जरा.
आत्ता पण गरमी वाटाल्या पाऊस पडत नाही तोपर्यंत अवघडच आहे.
पाऊस झाला पाहिजे ओ पाऊस व्हाय पाहिजे. यावेळी पाऊस लय कमी वाटलय आणि पेपरला तेण आणि बातम्यांना पण तेच सांगाल्यात नुसता.
होय ते कसलं नेणोचं काय संकट आहे, ते काय विषय झालाय.
हम्म.
ते त्याच्यामुळं पाऊस पडायला बंद हाय.
हॅलो.
आं
कशामुळं म्हटला.
निनो निनो काय तर म्हटलीत बातम्याला सांगालतित त्याच्यामुळं. त्याच्यामुळं पाऊस पडणा असं कायतर झालंय वातावरणात बदल.
नाही परवा पण आलतं की, ह्यावेेळी काहीतरी पावसाचं प्रमाण पण कमी आहे म्हणाले. आणि त्यात पेपरला असं आलंय की ज्या ह्या यावर्षी धरणामध्ये सुद्धा पाण्याचा जो साठा आहे नाही
हां.
दहा टक्केच्या पण आत आ हे म्हणून दाखवालतीत
पाण्याचा साठा कमीय हाय होय.
हम्म. चार दिवसात
पाऊस पडला तर बरं आहे, नाही तर काय गर्मीनं सगळीकडं.
बर
अवघड होतंय. झोप पण लागत नाही त्या गरमीमुळं.
हम्म. नाही आत्ता कसं पावसाचं आता वातावरण जेवढं आत्ताच. द्यायला पावसाळा त्यामध्ये पडायलाच पाहिजे.
होय आता सात तारखेपासनं खरं म्हणजे पाऊस पडायच पाहिजे. आज आज तारीख सतरा.
आदी.
हॅलो दाजी.
माझ पहिलाच दिवस आपला पावसातनं भिजत जात होतो आपण. घामानं घामानं लतपत होऊन चालल्यात हॅलो.
आ होय आवाज आला याला. इ गर्मि म झाले सवा
बाकी कामो.
हे काम काय करतय.
पेंटिंगचा जॉब करत मी.
होय बर.
अ अकण करून द्यायचं परत काही छोटे- छोटे फरमारतात. तेल
असं आहे म्हणजे अकाउंटिंग म्हणजे हेच ना. अ म्हणजे बँकेत जायचा का म्हणजे असं कंपनी जायचा कुठल्या
म ग बत.
हा हा आहे.
आ तुम्ही काय करताय.
मी रिपेरी मशीन पावडस.
ब
आणि पार्ट टाइम मेंटेनला देन जातोय आणि
ह
मेंडिंग म्हणजे ते कापडचे की
हा साध मशनी वर पण म
मशनीवरच कि आता सध्या तरी मशनीवरच आहे. हम्म म म्हणजे हाताने अजून वडा आहे एवढं हेेत नाही म्हण मशनीला लावून
हा येरे जटला आता अ रॅपरीच पण असते पण आता हे रिजेटला हाच हे काय कधी जर करतोय झाडा
ह ह मता तुम्ही पावररते पाहिजे नाही याच म्हणजे कसं म्हणजे अ कस्टमर त्या वॉरंटीमध्ये असते त्याळी काय काय असत तुम्हाला म्हणजे त्या ट्रेनिंग वगैरे असते का.
रनिंग म्हणजे मी आमच्या भाऊजींकडन शिकलोया.
आमच्या बहिणीच कागलमध्ये एक दुकान आहे आणि मावशीच राहत उत्तलंगड्या काले
हो.
आशा मग ते फॉढ्रे मधून मशिनी बिघडले का नाही. तन घेऊन येत्यात मग
असं असत नाही त्यांच्याकड जाऊन गेलं तरी चालते. पण जास्त करून घेऊन येणारे ते करते.
हम्म.
म्हजे आता आपले मोटर वगैरेल्डिंग करतात ब अस का
ते मोटर वायडिंग देण वेगळ ते याच्यात कसं आर्मीचेर कॉइल ते असतात. ते मोटर वायडिंग कस फॅनला तेन जास्त करून असते. हम्म. तुम्हाला पण भरपूर माहिती वाटते कापडामधल
नाही माहित आहे मला त्यातल थोडं फार म्हण ते आता काही काही बसले वैरे ते आहेत तुही कधी कधी आता पेपर नाही येत ना पिक्चर तुम तस ते माघांच वगैरे काय- काय सांगतात माहिती आहे ते मला पण
हां हां.
चांगलंय चांगलय माहीत आसल्याल चांगलीच गोष्टय.
आणि दोन हजार सतरा मध्ये जस आपलं दोन हजार नाई सतरा नाई सोळा मध्ये जे जी एस टी दिली वगैरे आले ना ती नुस्ती नंबर काढायला लागल्या पण मला पण ते आठवलं ते पूर्ण शिकून झालं होत आणि तेव्हा पासू स्टार्ट केल्याल.
दोन हजार सोळा पासंन का?
नाही
हां हां.
हम्म.
जी एस टी नंबर
हम्म.
हां हां.
हां.
अ मध्ये जर काही तरी कोणी पो पोलिसांना वगैरे जर अडवलं की नाही
हां हां.
तुम्ही विदाउट बिलिंग सिटिंग करायचं आणि त्याच्या होय. सगळ्या लोकांनी काय केलं कि बिलिंग बिल्लिंग द्यायला चालू केले त्या सगळ्यांना येत नव्हतं ना मला शिकलोय आणि हे बिलिंग वगैर सगळ जण करून देणे. त्याच्यावर
ते जी एस टी नंबर म्हंजे आता कम्पलसरी टाकायच लागतो का, ते आपण म्हंजे आपण नाव ज्या लागतोय. दुकान एक आहे समजा त्या खाली जी एस टी नंबर कंपल्सरी टाकायला लागतोय.
लै ठिकाणी बघीतलय जी एस टी नंबर टाकलेला असतो.
हॅलो. मजा नाही काय. आवाज आलेय आपण जे पॅन कार्डचे वगैरे नंबर हात दिस मध्ये असतो, पहिल्यांदा आपला स्टेट कोड त्याच्यानंतर तुमचा जीएसटी नंबर, अ पॅन कार्ड नंबर आणि लास्टचे चार अंक वेगळे असतात. म ते कस गव्हर्नमेंटकडून आपल्याला रजिस्टर होऊनच येतात ना
हा हा.
कंपनीचा जो काही प्रोफाईल आहे हा म्हणजे आत आपण नंबर जर तुमचा टाकला कणी
हा.
ज्या नावाने कंपनी रजिस्टर्ड केलेली आहे. ते सग सगळा डेटा येतो ना त्यांना
म्हणजे त्यो गव्हर्मेंटला जातोय काय?
आणि तुम्ही जर कडील खरेदी करत असाल, तर त्याचे पूर्ण
हा सर
फोन यालाय फोन करतो तुम्हाला
चाल